हां, बोलना, काय करू रायली?
काई नाई, बसले.
हां का, जेवण झालं का?
हां, झालं ना.
शेतात, नही गेली का? फुलं चालू नही का, तोडायचे?
फुलं चालू ये, पण मम्मीन तेच तोडीत्या, उन्हाचं लई जीवावर येतं, ओ. आणि उन लई पडतं, उन-बिन लागल त, काही रिकामं दुखणं.
हाव, तुला ती सवय नही ना गं, शेतीची?
तेच ना, अन हे त्या दिवशी, मी निस्त भातावर दिवस बारा वाजता भात खाल्ला, अन संध्याकाळी बी खिचडी खाल्ली, त्या दिवशी, निस्ती छा ती म चमका आणि घाबरटवाणी होतंय, दोन दिवसापासून.
आले पाय, तुये भाऊ बी, आले आता.
आले का?
हां, आता आले, गाडी वाजली ना, आता बघितलं मी.
हा का? आला असन घ्यायला, मंग काम पलंड ना.
हा.
तेच ना.
देर क, देर कुडय माझे?
ते गेले, कामाला.
कुढ जात्या, का न कामाला?
सोलरच.
हा का!
हा!
अस न, सोलरचं कुढ चालूय कानू काम?
इकडं चालूये अ लासूर साईटला.
अन मन्या रोज अपडाऊन करत्या का?
हा अपडाऊन करत्या गावातुन राहत्या ना दोघ तीघ जणं, मग काही नाही वाटतं.
हं तुह काय शिक्षण चालूय कानू?
अ मी फक्त बारावी काढली त्यानला म्हणलं ऍडमिशन घेऊ.
हू!
ते म्हणे आता यावेळेस घेऊ म्हणे, मागच्या वेळेस नव्हतं झालं फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊन घेऊ.
अन पुढं शिक्षण नाही झालं का तुह? काहून केलं नाही तुवा पुढं शिक्षण!
यांचं चालल होत, पप्पाच चालल होत ऑप्टिकल न याचं बी ए सी नर्सिंगचं.
हाना मंग का अग कसं समजा काहीतरी केलं त आपल्यासाठी जे योश योग्य राहत ना ते.
हां!
मंग मंग हे काय आपल्या शेतीत बी काही खरं नाही ना ग!
मग म्हणलं म काम करून कसं काय हँडल होईन, तिथं मम्मी तिथून आल्यावर झोप पत्या अंगावर घेऊन कसं काय कर-करतीन.
हा मंग आता ते घरचं ते सार तोह्या वरच अवलंबून हे ना?
हा मंग माह्या वरच, मंग तिथून यायचं बसनं बी यायचं म्हणलं त सोपं आहे का?
हां उजून ते खुलताबाद बुसून पण पाई, पाई या लागतं ना ग आपल्याला खुलताबाद पासुन काही सुविधा नही ना!
तेच ना बसन यायचं घरी यायचं जेवण कराचं. स्वयंपाक करायचा अभ्यास करायला टाइम कधी भेटततो मंग!
हा नयी त एकदा लग्न आलं का, नही लग्न झाल्यावर काही खरं नही राहत ग!
नं स्वयपाक त, स्वयंपाक त चुकतो का, भांडे चुकत्या का, धून चुकतं का?
हा काहीच चुकत नाही आपल्याला.
मं!
काय चालूयं ग आखीन.
काही नाही उन्हा लयी पडतयं आज दोन दिवस पासून आभाळ लय येतयं. हो सांग!
जाऊन दे मी आता आराम करते.
हो का!
जाऊ दें आता मी आता काय, आता मी एक खेडीला आराम करून घेते.
हो का भाऊ यांकताय काय, भाऊ ऐकतोय.
म ऐकतील भाऊला काय झालं आता आता राशदला यायचंय.
ह हो का!
हा बरयं आरा अनं भैयाला उदया घेऊ उदया मं भैय्या जाणारये मंग भैयाला घ्यायला भैय्याला घेऊन येते मायांकडं!
हा नका ओ या इकडं.
नको बाई काय करते कानू, जाऊन ते कांमते! करून सारा बोर नीसत ऐकून घ्या आयकीन त्यांच कायं!
नाही नाही या या असं नका करू.
ते तर हायच म्हणाय येणार कोणाल चुकणार आहे का.
तेच ना.
हम्म. भैयाचं काय आता समजा आठ दिवस मग त्याच्यानंतर तो एक महिना शाळा आहे अप-डाऊन करतो का तिथं राहतो.
हा हा.
ते सांगता नाही येत ना त्याच कसं गं मनावर राहतं. आता ते साहवीला जाईन ना.
सहाविला जाईन का?
हम्म तुला माझी स्टेटस ते दिसते का?
नाही मी नंबर सेव्हच करेल नाही सेव्ह करून घेते.
हा मग ते स्टेटस ते दिसले क ते दिसच ही ना तुला व्हिडिओ म्हणजे अकॅडमी आहे शिक्षण चांगलं आहे.
हा.
हा हुशार लय गं तो इंग्लिश बी इतकी खडखड वाचतो ना.
हां.
त्या आपल्याला समजत नाही पण त्याला समजत लगे.
हवप का आणि त्या त्यांच्या दिदीला आणि त्यांला
येते पण म आता तो सगळं आपण एवढं अभ्यास नी घेत ना आता लक्ष म्हणजे आपलं कसं राहतं कामात राहतं ना.
घरी अभ्यास घ्यायला पाहिजे ना हॉस्टेलला तेव्हाच वळनला येतो पोरानला ना हॉस्
कसं कसं राहत गं नाही कसं राहतं जश त्याच्या मनावर राहतं.
हा.
आपल्याला क नी वाटतं सुशिक्षित वा असं वा पण मंग सारं नाही ना सारखं.
हा.
दोऊ काढले गहूं न्याले काढायला.
नाही नाही.
मक्का
मक्का नाही आली गहूं लान खडवाल लाहीन तो काटाला.
लाणे ताई गेल्या असतीन ड्युटीला.
हा लाणे ताई गेल्या लहानद्या संग बोलत नाही मी.
उ उम्म कधी आलत्या त्या?
मागेच येऊन गेल्या लग एनिव्हर्सरीच्या दिवशी. गेलथया नाही दुसर्या दिवशी आलथया.
हा का.
हम्म.
अ आता काय त्यांचा स्थळ पान चालू असल ना त्यांला का गं?
पाहनं चालू पण घरा लोक येऊन देत नाही.
कौन
नाट लावून जाते आणि पोरगी लय जाते कवळी ना.
हा का.
हां.
म्हणजे आता न कारायच असतं ना त्यांचा.
नाट लागून जाते नी पोरगी कवळीय बाई.
मला असं वाटतं साक्षी त्या तुजा पेक्षा मग लहान असतीन का मोठ्या असतील.
मोठ्या आहे त्या तीन-चार वर्षा ना.
आन मग कशान नाही आली.
ते आमच्या घरचच म्हणन तस हाय.
ह बाय किती का बोला ते करून टाकाव. करून टाकाव. ते मागच कोण ते. कस तब्येत पाहिली कशी आहे.
हा ना. हाउ. तर मोठ्या तरी समजू मोठ्या तरी समजूतदार आहे बर का?
हा येत आलेवर दोन-दोन तास, तीन-तीन तास फोनवर बोलते. माग लोक ना शेक नाही येत का?
हा अगं आम्ही पण म्हणजे तिथून आमच वाटावर बसलना की सार दिसत ना.
ह.
इत आम्हाला मी प्रश्न पडला होता फोनवर का बोलताय तेवढ पण. म्हणटल जाऊ द आपण कस राहत
ह.
कोणाच्या हेच्यावर लक्ष घालात आपल्याला तेच तेच
मग मी म्हणले ताईला म्हणल त्या दिवशी म्हणल अनिव्हर्सरी झाली. दुसऱ्या दिवशी म्हणले मी त्यांना.
हा.
ताई तुम्ही वरती नका बसव जाऊ बायाच्या भीती नाही काण्या राहत्या म्हणटल.
हा.
ह त बस त्या म्हणल वरती आता मैत्रिणी सांग बोलता का कोणा सांग बोलता आम्हाला काय माहिती म्हनल.
ते
वरती बी बसून बाहेर. कशा राहत्या म्हणल.
तोउन ठेवल‌ एखादा.
मग मी बोललो तिला मग मग तिला म्हणल मग तुमच भाऊ तर मला डोक खात ते म्हणल. का तुमचे भाऊ म्हणले काहिले ऑनलाईन तुम्ही. मग लाग लागली रडायला.
म्हणलं आईला झाला असल मीटिंग.
आई लागली रडायला मय पोरवी तशी नाही मय पोरवील कोणी म्हणल तर एकीच एकीच करेन म्हणे. मी बेन तुमच्या पोरीच का? तुम्ही काय सांगितल म्हटलं. मी जाकलाय करेल. तुम्ही मला काय म्हणतेय म्हणल.
हा.
ह.
हाव.
आम्ही पाहिलं पाहिलं म्हणूनच म्हणल आणि म्हणलं ना पाहिलं नसत का म्हणलं असतं म्हणलं.
हाय काय पाहून ठेवला तिने एखादा तीच तिचा.
आत्याचा पोरगा आहे.
काय करत ते?
लग्ण होईल ते पोरगं.
अरे रे बापरे!
पोरगं हे त्याला.
काही रिकमी पागल नालायक आहे काय ही.
ते पोरगं हे. काय हम् ते. आत्याच्या सोनाला माहिती मग आत्याच्या सोनची किती काय भांडण होतं दोन नावर बायकूच्या दोघी बहिणी एका घरात दे ईल त्या.
पाय बरं.
मग त्या मोठ्या आत्या च्या इथ देईले, तर मग त्या मोठ्या आत्याला त्या दोन सुना ठेऊ का ठाऊ करी त्या.
हम्म, नाही कोम, कोमलचा स्वभाव लई भारी होता ग.
हम् आता यांनला समजायला पाहिजे ना मंग, तश पंधरा दिवसापासून मी बोलतच नाही ती संग.
हा हा त्यांचे पप्पा काही नाही म्हनत?
त्यांचे पप्पा म्हणे भाऊचं बोलायचच काम राहत म्हणे, भाऊला काय पाहिला काय पाहिलं म्हणूनच म्हणलं असेल ना म्हणे.
हम्.
भाऊ बी बापा सारखाच राहतो म्हणे. त्याच काय ला, पप्पा समजदार बाई! पप्पा तो यक शब्द बोलत नही. आम्ही फिरायला गेलो तर बाई, कूडे गेलते? काय गेलते? अश काहीच म्हणलं नाही. माझ्या सासू
माई सासू माई सासू म्हणती बिनलाजेन फिरायला गेली म्हणे तू, पोरग पोरग काय नादम बाळ होत क काय? म्हणलं का ढोळ बसवतं बाळ होत
चालूच राहत काय ग? त्यांना ते सवयचे जात नाही ना ग ती?
हा.
काय भाजी केलती मग आज?
हे केलंत. तुरीच उग्र्या.
हा का पिवळ्या?
हम्म.
चालतय का? पिवळ्या आवडते तुम्हाला?
हाव, तुम्हाला नाही आवडत?
नाही, शेंगदाणे लावून नाही आवडत तुम्हाला म्हणून म्हनल.
शगदान लावून आवडत ना.
आवडतं का?
हाव.
नाही मधी म्हनले होते, तूला आवडत नाही शेंगदाण लावून, म्हणून म्हणलं.
त्यांना शेंगदाण्याच्या भाज्या चालत नाही.
हा मग मी तेच म्हनतोय, शेंगदाण्याची भाजी नाही चालत तर
मग आता घरात लाहत, एक टाइम का होईना पातळ नितळ लाहतच ना ओ
हा.
अ.
पतली भाजी लागतेस ना ग, काम करा लागतं, काम केल्यावर
तेच ना मग हे मला बोलात्या, मि म्हणलं एक तुमच्या मम्मीला डोक लावाचं म्हनलं मला नई
अन डब्बा न ते घेऊन जात असतील ना ते?
डब्बा नाही एकच टाइम जेवण करून जातात ते बी सकाळीच
पण म डब्बा नेल का ताण नाही राहात ना ग. हुं तेच ना. डब्बा ते असलं का म्हणजे कस माणूस जेवतो, थोडं उन्हाचं बस तो.
हा, ते राधा ताई न ते नाही बोलत आहे ना तुमच्या संग?
नाही ग. जाऊन दे काय करती.
ती पोरगी बी नाही बोलत का राधा?
आ
ती राधी बी नाही बोलत.
नाही
बोलतज ना आता तीनं काय
जाऊन दे कसं राहतं, ज्याची त्याची मंची इच्छा राहती साक्षी
हम्म
मग ति मनची इच्छा कसं जाऊ दे, आप आपणंगण चांगलं म्हणे आपलं आपलं मन चांगलं असलं ना आपण नाही ताण घ्यायचा.
हा
पण ते नाही जमत त्यानला मग आता काय
हं झालेन तुमचे सेकंड
हा, नाही, बोल ना तू
सेकंड झाले ना ओ धा
हम्म
ते कुंकट काळा
हम्म हम्म
ह्ह्ह